हॅलो
हा हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय ना
हा
हा बोला
मग आता गणपती येतोय जवळ कशी चालल तयारी
हा तयारी चालू आहेय ना आतापासूनच आम्ही ठरवायला लागलोय कोणती मूर्ती घ्यायची केवढी मोठी घ्यायची कशी असणार आहे त्याची डिझाईन वगैरा तुमची कशी तयारीच असते
आम्ही गणपती आता गणपती सांगितलाय श्री स्वामी समर्थां कारण का माझ्या घरी आता सात आठ वर्ष झालं गणपती बसवतात तवापासनं गणपती एकदा गणपती आमच्या घरी होता की हलगी असते ना
हा हा
त्याच्यावर बसलेला एकदा स्कूटी चालवतेला आणल्याला
अरे वा
हम्म म्हणजे कसं काकांची मुलं असतात त्यामुळे आम्ही पण लहान होतो तवा त्यावेळी पप्पा तसं आणत होतं आत्ता जरा बदललंय आम्ही मोठं झाल्यापासनं मग नंतर बघा यावेळी श्री स्वामी समर्थांची मूर्ती म्हणजे सांगितली आत्ताच सांगितल्या कारण का ते ज्यावेळी गणपतीचं दिवस पुढं येतील त्यावेळी ते भेटत नाही ना हम्म होय मग तीच आता तिची डिझाईन वगैरे सांगितल्या तसं सगळं मग आता अजून एक अ थोडंफार जवळ आलं की गण पती डेकोरेशन वगैरे घरात डेकोरेशन आम्ही स्वत ताच्या हातानच करतो जसं आपल्याला पाहिजेल आहे तसं
अच्छा म्हणजे तुम्हीच सजावट करता सगळी
सगळी आपल्याला पाहिजेल आहे तस सजावट असते
अच्छा.
गणपती आनाय जाताना मी, पप्पा, मम्मी, दिदी परत आजूबाजीची काकाची मुले तेन हायेत, सर्वजन ढोल वगैरे घेऊन जातो. त गणपती बाप्पांना आणाय.
अरे वा! कसं चालत जाता की गाडी वगैरे?
चाल नाही नाही, चालत चालत गाडीवरनं ते गण पती कसं ते लांब असलं तर, चालतंय ओ पण आपल्या गावातल्या गावात आस लं की, जरा वाजत गाजत गणपती बाप्पा आपल्या घरी आले तर, ते कसं बरं वाटतंय. आसं हाय, उम् उम ह. त कसं आणताय मग तुम्ही?
अ आम्ही घरात गणपती म्हणजे माझ्या आईकडच बसवतो ना, आम्ही गणपती तर आम्ही मग त्या दिवशी आईकडच जातो. मग ते आम्ही गण पतीची मूर्ती ठरवलेलीच असते, अ मग गावाला गाडीव रूनच घेऊन जाव लागतं गणपती, मग भाऊ गणपती अ घेऊन बसतो गाडीवर आणि तेनी गाडीवरून जातात. आम्ही चालत जातो. जरा पुढे गेल्यानंतर मग तिथून अ गाडीवरून गणपती हातात घेतो आणि मग हातातून मग आम्ही घ रापर्यंत चालत घेऊन जातो, फटाके वाजवत वगैरा हे करत, जेणेकरून कसं थोडंसं अ गणपतीचं स्वागत आपण कसं, उत्साहात केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे आम्ही मग फटाके वाजवतात लहान मुलं आणि मग गणपतीला घरात आम्ही प्रवेश करतो. प्रवेश करताना पण कसं काही अ देवाची नजर काढली जाते, परत पाय धुतले जा तात, मग भावाच्या हातात गणपती असतो त्याचे पाय धुतले जातात. आणि मग तिथंच नजर काढून देवाची मग देवाला आम्ही आत घेतोय. मग त्यांना नाही अदोगरच आपण सगळी स सजावट करून ठेवलेली असते. तिथं मग आम्ही गण पतीला विराजमान होतात गणपती घरामध्ये आणि त्यांची आरती वगैरे केली जाते, कारण पहिला जेव्हा आपण गण पती आणुन गणपती ठेवतो ना तिथं, तिथं मग गणपती ची आरती करून करतो. मग ते गणपतीला ठेवल्यानंतर मग आणखीन काय तर, राहीली असेल सजावट वगैरे करायचं किंवा विद्यु त रोषणाई वगैरे करायची, तर ते करूंन घेतो राहिलेलं काम. अ मग ते गणपतीला पण थोडसं सजवायचं असतंय ना, जसं की त्यांना ते अ अ आता वेगवेगळे हे भेटतात ना, लेस वगैरे लावायला अशी अ असे खड्यांचे असतात ते, मग ते पण आम्ही गणपतीला थोडसं सजवतो आणि घरात आणल्यानंतर सोंडेला वगैरे लावायचं, कानाला लावायचं.
म्हणजे तुम्ही आसं गणपती, ज्यावेळी घेऊन येतात. त्या वेळी ती सजावट आणल्यावर करता येत इकडं.
हा घरात आणल्यावर करतो. कारणं कसं की, थोडीशी लहान मुल अस असल्यामुळं ते कणी मग ते मी घेणार, तू घेणार अस कर राहतात ना, त्याच्यामुळे उगीच त्यांच्या पाठोपाठ त्यातूनी ती केलेली सजावट निघू नये म्हणून कधी कधी आम्ही घरात आल्यानंतर ऱ्हायला जर राहिलं तर तिथं करतो. नाही तर घेतानाच आम्ही थोडंफार तिथं केलेलं असतयचं त्याला, करतोयच सजावट. अ - पण खूप गर्दी पण असेल. त्या गर्दीमध्ये मग आपणं ते करत बस बसणार कधी. कारण प्रत्येकांना गणपती घरात न्यायचं अस तोय ना. कारण तिथं गणपती जेव्हा आपण, हा
आम्ही अशी आता गणपती दोन दिवस म्हणजे, दोन दिवसांन येणार असली तर त्याच्या आधी दोन दिवस जाऊन गणपतीला वगैरे, जे गणपती तिथे जाऊन बघायचं बाबा काय सजावट राहिल्या, आपलं गणपती बाप्पा, छान दिसायला पाहिजे. याचा फक्त विचार असतो गणपती बाप्पा घरात दिसलं, त्यामुळे आम्ही कसं जाऊन घेऊन येतानाच करून आनतु सगळं, म्हणजे काही ते कान वगैरे अस त्यांच्या, परत ते सोंडेला लावायच लेस. ती धोतर, आणि आमच्याहीकडं शक्यतो कसं ओ रीजिनल धोतर असतं ना, गणपती बाप्पांना. त्याला लेस, कि धोतर वगैरे हुडकाय काय कमी एक दिवस तरी जातो, तसं आपल्याला पाहिजे तसं त्या वेळी भेटतं नाही ना‌. असं असतं. हम्
नाही आम्ही धोतर वगैरे काही हे करतं घालतं नाही. पण फक्त कशी छोटी मोठी थोडीशी छोटी मोठी सजावट करतो.
हा, हा
कारण मुलं लहान येतं आणि त्यांना एवढं काही कळतं नाही ना, कसं काय हे करायचं त्यांच्यामुळे छोटी मोठी सजावट करतो. जसं की सोंडेला सजवायच, कपाळावर ही त्यांचा मुकुट असतो त्या मुकुटाला लेस वगैरे लावायची खड्यांची, ते छान दिसतं ना मग एकदम असं.
हा, हा, हम्
ते करतो आम्ही, खाली मूर्तीला वगैरे असेल तर त्याला ते करायचं. पण ते करतोच जर काय असं घंटी वगैरे लावूणं, आणखी थोडीशी काही सजावट राहिली असली तर ते, लावतो मग.
हा. तसं आमच्या हिकडं पण आता गणपती बाप्पा येऊन बसले होते, म्हणजे नऊ दिवस आमच्या हिकडचं असतात. गणपती बाप्पा. मधी नऊ दिवस, रोज वेगवेगळे त्यांना प्रसाद.
अच्छा! म्हणजे तुमच्याकडे खूप दिवस असतो वाटत? गणपती, तुमच्या घरातल्या गणपती पण नऊ दिवसाचाच
होय, होय, हाय. तसं आमच्या इकडं घरात नऊ दिवस म्हणजे, एकीकडं पाच दिवस बसतात ना? तसं नाही, आमच्या इकडे नऊ दिवस
अच्छा!
मुळे नऊ दिवस वेगवेगळ्या त्यांना प्रसाद, संध्याकाळी जेवताना.
रोज सकाळी संध्याकाळी आरती करायची. हा असं एक वेगळेच, असं वेगळेच खूप आनंद असत. वेगळच वातावरण असतं ना, पूर्ण त्या दहा दिवसामध्ये नाही तर, नऊ दिवसांमध्ये घरामध्ये असं खूप एक चैतन्य असतं. गणपती बसवलेला असतो त्या तेव्हापासून, ते येणार असतात त्याच्या अदोगरपासूनच चालू होते. आणि आमच्या पाच दिवसाचा असतो. अ आईकडचा पाचव्या दिवशी गण जातो, जाताना पण मग मुलांना खूप वाईट वाटत असते. गणपती चालले गेल्यावर पण घर असं, उदास वाटायला लागतं.
हम् आणि एक गोष्ट मात्र अ एक गोष्ट मात्र खरंय गणपती बाप्पा आणताना, बघायचं त्यांच्या चेहऱ्यावर कसं असं म्हणजे हे असं काय म्हणता एक हसू असतं, त्यांच्या आणि ज्यावेळी ते जाणार असतात, त्यावेळी त्यांचा चेहरा जरा असं हे झालेला असतो. कधी, हा कारण, का मी आमच्या इकडे दोन तीनदा बघितले तेव्हा त्यावेळेस त्यावेळीस तो बाबा हा म्हणजे गणपती बाप्पा चाललेत, त्यांना पण वाईट वाटते आपल्यासोबत जसं आपल्याला वाटतंय ना, वाईट गणपती बाप्पा चाल्यात. त्यांना आपण कायजर वाटलं असं, हम्म हा. कारणं का ते दहा दिवस एवढा आनंदात घालवलेला असतोय आपण, की नऊ दिवस आनंदात गेलेले असतात ना. त्यामुळं, कारण का सकाळी उठले की पहिला गणपती बाप्पा. ही दिवसभर गणपती बप्पांच्या समोर, काय करायचंय काय नाही हे करत असतो ना. त्यामुळ ती सवय झालेली नऊ दिवसाची आपल्याला.
अच्छा, म तुम्ही बाहेर वगैरे गणपती बघायला जाता का नाही? मोठमोठ्या मूर्ती अस बाहेर. सार्वजनिक मंडळाचे जे गणपती असतात.
होय. आमच्या पण मंडळाचा एक बसतो मोठा गणपती बाहेर. गावात पण बसतात तीस ती नऊ दिवसात म्हणजे गणपती कसं इथं आमच्या इकडं, अकरा दिवस अस
अच्छा.
मग अकरा दिवस सगळीकड गावातली गणपती बघून यायचं. मग ते डेकोरेशन वगैरे, आरती वगैरे जायचं कुठ आरती जर मिळाली तर तिथं थांबायचं.
अच्छा हा मग तुम्हाला माहिती आहे का? हा गणपती जो गणेशोत्सव आहे तो कुणी चालू केला ते. कोणी चालू गेला माहितीय का तुम्हाला? गणेश उत्सव चं जे हा
ते गणपतीचे आपलं काय ते ते काय आठवना
तुम्ही जर हे अ -जर ह्याच पुस्तकं वाचताय, जे की जीवहेची परीक्षा देताय जनरल नॉलेज आपल्याला असायला हवं. सामान्य ज्ञान म्हणजे जे तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला माहितेय, गणेश उत्स उत्सवाची जी प्रथा आहे ना ती आपल्या अ- ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात चालू केली लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव चालू केला. त्याचा त्यांचा म्हणजे हे हेतू असा होता की, ह्या सणाच्या निमित्तानं, गणपती उत्सवाच्या निमित्तानं. सग सगळ्या जातीतले सगळ्या धर्मातले लोक एकत्र येतील आणि हा सरळ मिळून साजरा करतील हेतू होता म्हणून त्यांनी ते गणेशोत्सव साजरा केला मग त्यांनी जी सुरुवात केली त्याला आपण अजूनपर्यंत दरवर्षी पाळत आलोय आणि तुम्ही बघितलं पण असेल ह्याच्यामध्ये कुठली जाती धर्म पाळला जात सगळे लोकं एकत्र येतात. आणि मंडळ बनलेली असतात छोटी छोटी, मोठी पण. सगळे असतात सगळ्याच जातीचे सगळ्याच हेच्यातली लोक असतात. मुस्लमान वगैरे आ हिंदू ख्रिश्चन सगळे सगळेच सगळे मिळून ते गणपती बसवतात मग तिथ आपण सगळं जात दमा वैगेरे सर्व विसरून जातो आपण दहा दिवस फक्त गणपती बाप्पा झालेल असतोय ही सगळ चांगली गोष्ट आहे आणि आपला महाराष्ट्र मध्ये गणेशोत्सव साजरा करतात ना तेच बघून सगळ्या बाकीच्या राज्यांमध्ये पण गणपती म्हणजे गणेशोत्सव साजरा केला जातो
होय होय म्हणजे आपल्या भागात जास्त म्हणजे हो बाहेर म्हणजे जे गणपतीच जे काम केलेलं असत ना ते पण एक व्यस्तच आहे म्हणजे जे ज्यांना लाभलंय ते गणपतीच म्हणजे गणपती तयार करणं त्यांचं आपण विचार कार्य अस हो त आम हा हा म्हणजे कुंभार वगैरे तसं आहे एक माग त्यावेळी आमची गोष्ट त्यावेळी गणपती सर्व म्हण या वेळी गणपती घरी न आलते सर्वज त्यावेळी जे शेड म्हण जे गण गणपती जाताना तो गणपती तया म्हणजे ज्यां तो मूर्ती तयार करतोय अक्षरश त्या डोळ्यात पाण्याल
मूर्ती करााच्या हा
हे मी सगळं काम हा आता गणपती बाप्पा माझ्या घरात चालले सगळे
हम्म म्हणजे त्यांना पण त्याच्याबद्दल एक आपुलकी गाव निर्माण झालेलं असत जिव्हाळा
होय हम्म तुम्हाला सांगतो आमच्या च इथ आत्तापासून सुरुवात झालीय गणपती करायला
अच्छा अच्छा ठीक आहे चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगला गणपती आणा आणि आम्हाला नक्की सांगा. की तुमचा गणपती ह्यावर्षी कसा झाला कसा तुम्ही साजरा केला आणि आम्हाला पण बोलवाल आपण नक्की भेटू ह चला ठीक आहे ठेवू का मग
हा हा